हॅलो
हा हॅलो
हा बोला खिओ
हा काय नाही अगं तूडो डोसा करायचा म्हणाल तस ना
हां
डोसाची रेसिपी म्हणालीस ना
हा हा
हा हा ते सांगण्यासाठी गेला फोन
हा हां सांगा कि
हम्म तुमच्यात आज काय स्पेशल आहे
आज आमच्या स्पेशल आज शुक्रवार मग शुक्रवारच काही आमच्यात खात नाही त्यामुळेच स्पेशल असं काही नाही हची भाजी केली पडवळची भाजी आमटी चपाती हां
चालते चालते
जास्तय स्पेशल खरं आमच्यात खात नाहीत ना शुक्रवारचं त्यामुळे काही आम्ही आलत नाही हा
बाय बाय ते डोसा पाच वाटी तांदूळ घ्यायचं
हा
एक वाटी उडद डाळ
हा
काय आणि त्याला
अच्छ
अर्धी वाटी हे घ्यायचं हरभरडा हरभरडा
हरभरचीि डाळ पण घालताय काय
हा हरभरायची डाबण घालायची आणि अ आरती वाटी पोहे आणि शाबू दोन्ही मिळून आी वाटी वले
हा घालायची मेथी एक चमचा भर मी घालायची हम् आणि हा हे सगळं आठ तास भिजवत ठेवायचं
हा म्हणजे रात्री बर घातलं तरी चालतय किंवा सकाळी घातलं ना दुसऱ्या दिवशी सकाळी केलं तरी चालेल मग संध्याकाळी बारीक करून ना
हा हा नाही एका वेळ करण्यापेक्षा हा चालतेय संध्याकाळी करायचं असते काय तुमच्यात
हा संध्याकाळीच आमच्यात खातात ना नाश्ता त संध्याकाळीच करतोय आम्ही हो
का मग रात्री भिजत काला
हा
आणि सकाळी ते सगळं मिक्सरला करा
हा
ह आणि मिक्सर ला करून झाल्यावर तसच ठेवा त्यात मीठ वगैरे काय घालायचं नाही सोडा वगैरे
हा
ते झाल्यावर अ परत जेव्हा आपण डोसे करतोय ना
हा
आ ते पीठ फुललेलं असतय त्या आतला अर्पीठ घ्यायचं काढून दुसऱ्या भांड्यात एक वाटी रवा आणि एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं
हा हा
साखर घालायचं मीठ घालायचं.
हम्म.
आणि हलवून थोडं पाणी घालून घ्यायचं त्याच्यात
हा हा.
हम्म ते घातल्यावर जरा क्रिस्पी होतात डोसे रवाणी हम्म. आणि एकसारखं हलवून घेतल्यानंतर
मत
परत आपण दडोसे घालायला सुरू करायचे बटाट्याची भाजी तर आपण रेग्युलर करतोय तसच करा त. हा तुम्ही कसं करताय तसच करायचे.
त्यां उभा चिरून रताय तुम्ही का बारीक चिरताय बटाट्याच्या भाजीला.
आमही उभ्या चिरून घालते.
तसं करताय काय ह.
हा म्हणजे हॉटेलमध्येध्ये तसच असत ना म्हणून मग.
हा हा.
हम् आणि अ चटणी खोबऱ्याची.
हा मग ते कती करताय खोबऱ्याची चिटणी.
खोबरं पातळ चिरून घ्यायचं.
हा.
हम् त्यात हारबरायची डाळ.
हा.
आलं लसूण मिरची जिरे. मीठ आणि साखर.
हा.
सगळं घालतय हा आणि फिरवून घेतय मिक्सर ला बारीक करून घेत.
मग त्यात मिरची आलं लसूण वगैरे काय घालत नाही.
तेच की मिरची आलं लसूण सगळंच एकदमच घालायचं त्यात.
चमलायत का हा हा.
मीठ म्हणजे टेस्ट त्यातच चांगली येते सगळ त्यातच घात.
हा तेच के आणि मग ति. घलायला मिरची तुम्ही भाजून घेतताय का कच्चीच घाताय.
नाही नाही क्चीच घालते त्याला घालायची. त्याची चव बदलते मग.
होय काय हा हा.
हम्म आणि. आणि नंतर त्या चटणीला फोडणी द्यायची
हा हा.
आणि कडी पत्ता घालण. असं करायचं आणि चटणीला. गरम पाणी गार करून घालायचं.
हा.
ठे मग परत ग झा ते घालायच म्हण. खराब होत नाही लवकर दिवसभर.
होत का हा हा. नाहीतर कसं होतय आमचं पण रात्रीची केलेली चटणी सकाळपर्यंत खराबच होते फ्रीजला ठेवली. तरी पण आवो.
हा मग तेच गरम करून पाणी घ्यायचं आणि ते गार घ ते पाणी घालायचं त्याच्यात. गार पाणी घातलं की बॅक्टेरिया होतात कारण ओल नारळ असतोय ना. हा त्याचं दही लवकर तयार होत.
तयार हा हा त्यामुळे ते खराब होत असेल
त्यामुळे ते तस होत ते हम्म
जर समजा ते डरशाचं पीठ राहिलं म्हणजे तर तुम्ही असं भर तीच ठेवता या मध्येच ठेव पा
आपण अर्धच काढून घेतलंय पीठ आपण अर्ध तसच फ्रीज ला जरी ठेवला तरी लते काय होत
चालत काय असं वरती ठेवलं तरी चालतय का फ्रीजलाच ठेवायला
फ्रीज लाच ठेवायला पाहिजे नाही तर ते वर फुलत फुलत येते आणि ते मग आंबट होते पीठ एका डब्यात घालून तसच फ्रीज ला ठेवायचं आणि जेव्हा करणार आहे तेव्हा आपण आ तेव्हाच घालायचं तर मीठ सोडा आणि हे तांदळाचं पीठ घालायचं त्यावेळी
तांदळाचं पीठ पण काय
हा आणि दो छान होतात तुटतात पण व्यवस्थित असे वाातड होत नाही करकरी खात हा आणि अगदी एकसारखे पसरायला पण येतात छान पैकी
हा हा चालेल चालेल. डोसे
चालते चालते करा आणि तुमची एखादी स सांगा की मला रेसिपी कुठली तरी नवी
नवीन सांणत नाही तुम्हाला आवडते ते सांगू चकोल्या चकोल्या कशा
सांगा सांगा.
हा त्यामध्ये आपण लसूण खोबरं आणि जरा कोथिंबीर चेचलेलं असतं की नाही. ते पण त्यामध्ये चटणी असते की नाही ते मळताना त्यामध्ये घालायच आणि घट्ट मळून घ्यायचं.
होय का
हा म्हणजे लाटण्यासाठी चकोल्या लाटायला म्हणजे ते तोडून घालायचे असतात ना चौकोनी आकारात ते मळून घ्यायचं तीठ आणि जरा साइडला ठेवायचं. आणि फोडणीला मग तेल घालायचं तेलामध्ये जिरं मोहरी परत लसूण खोबरं कोथिंबीर ते चेचून घ्यायचं.
हा
ते घालायचं परत तिकट घालायचं. आणि तुरीची डाळ घालायची शिजवून जरी घेतली. तरी चालते किंवा तशीच कच्ची घातली तरी चालते ते शिजते त्यामध्ये
कच्ची घातली. हो काय मग एक शिटी
चालेल चालेल हो आणि जरा गरम मसाला घालायचा आपल्या आवडीनुसार अ कांदा नी टोमॅटो पण जरा घातलं तरी पण छान लागत एकदमच छान
होय काय
तिकट मीट मग आपल्या आवडीनुसार अ गरम पाणी ओतायचं. गोल मोठी लाटी लाटून घ्यायची.
हम्म
आणि त्याचे आपण
हा हा करतोय.
शंकर पाळीच्या आकारामध्ये कट करायच आणि ते उकळल्यानंतर, हा छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते उकळलेली आमटी नाही आपण शिजवायलाेवली डाळ
हा
त्यामध्ये ते सोडायचं
हे एकदम टाकायचं काय थोडं थोडं करत टाकायचं
एक एक एक करतच की टाकायचं आणि जरा मधनं मधन हलवायचं जर हलवलं नाही ना तर ते ढिकळे ढिकळे तयार होतात आणि उकळी येते त्या उकळीमध्येच टाकायचं ते
म्हणजे एकमेकाला चिकटतय काय ते परत इिथं
हा जर हालवलं नाही तर
हो का
हा त्यामुळे जरा मधन मधनं हलवायचं आणि नंतर मग गरम गरम खायला तूप घालून त्यामध्ये एवढं छान लागते ना आणि पोट पण भरते
बर बर बर
हम्म
क करून बघते ना आणि कोथंबीर
कोथिंबीर वरणात चिरून घालायची ते लसूून खोतं कोतिंबीर चेचलेलं असत ना आपण ते टाकलेलंच आहे आणि जरी वर्ण तुम्ही घातला तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाहीये आणि त्याच्याबरोबर जेवताना लिंबू जर त्यामध्ये पिला तर एकदमच छान लागतय ते आणि कोण कोण म्हणजे कसं आमच्या इकडं बा
हा भा लिंबू पिळून खायचं आमच्या इकडे तसं माहेरी भाकरी सोबत खातात चकोल्या त्या
ह
पण नुसतं जरी चमच्यान खाल्ल्या ना तूट घालून लिंबू त्यावर जिय चूप घालायच नुसत पण खाल्ल्या तरी छान लागतयत भरपू
हो ना कररून बघते हे नक्की मला आवडतात चकोरीला
हा हा चालेल चालेल
हा हा थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद आणि काही लागलं तर नक्की फोन करेन ह
करा करा चाल
चालत थांबत ठेऊ नका
हा हा
माझं मी कट करते थांबा
बर बर चालेल चालेल हा
बर बर तुम्हालाही आणि कुठली रेसिपी पाहिजे असेल तर करा फोन
हो हो करेन करेन हा चालेल
नक्की आणि ते केक करून बघा नक्की
हो हो करते ना
मुलाला आवडेल
हो हो केकचीच तयारी चालली आहे केकच करून बघायल याता
हो का बरब का
स अ तुमच जेवण झालं का नाही याच वे आण घे होता
होय होय नऊ सव्वा नऊ वाजता जा
होय काय हा हा
चालतय ठे
हा चालते ठेवा